हॅलो!
हॅलो! माझा आवाज येतोय तुला?
हॅलो!
हॅलो आवाज येतोय का? कॉल चालू आहे बा एक मिनिट.
आवाज हो.
म्हटलं गुड मॉर्निंग तुम्हाला.
हो गुड मॉर्निंग.
हॅलो! हो तुम्हाला पण हॅप्पी गुरु पौर्णिमा हो.
हॅलो! आवाज येतय का?
हो येतोय बोला.
क्लिअर येतोय ना, म्हटलं हॅपी गुरुपौर्णिमा.
हो हो. हो तुम्हाला पण ह गुरुपौर्णिमा.
हा आजचा दिवस छान जाऊ आपली. पहिले पहिले गुरु आपल्या आईवडील असतात ना.
हो आपल्या आईवडीलीलच असता.
हो आपल्या आई वडील असता, आपण सगळ्यात पहिले गुरु आपली असती ना.
हो.
हम अ काय म्हणता बोला ना? कुठे फिरायला आवडतं तुम्हाला तई काय काय आवडतं मला सांगा?
हो मला आवडत. फिरायला बाहेर नेचर नेचर बघायला खूप आवडतं.
हम्म!
हम्म तुम्हाला?
मला भरपूर ठिकाणी फिरायला आवडतं, मला बुक्स वाचायला आवडतं. तीन पैसे मला
हो.
आणि लहान मुलींचा चा मेकअप करण्यात, स्कूल मध्ये काही फम स्कुल मध्ये फंक्शन वगैरे असलना एक एकादशी होती ना तर मुलींना छान पैकी मी तयार केलं होत माझ्या
फोटोशूट वगैरे केला असेल
नाही नाही अ स्कुल मधेच
आव स्कूल मध्ये कार्यक्रम असेल ना स्कूलमध्ये हो रॅली वगैरे काढता
हो हो हो तुम्हाला काय काय येत रेसिपी मध्ये कुकिंग मध्ये कशात म्हणजे कशात जास्त आवड आहे तुम्हाला छंदने
हम्म मला पण कुकिंग आवडती
हम्म
हो वेगवेगळे पदार्थ बनवाय आवडता वेळ नुसार रेसिपी
हम् कोणती ती
अ पुरणपोळीची सांगू
सांगा आणि पहिल्यापासून सांगा काय काय बनवता काय काय नाही म्हणजे मला पण येतं पण कस शिकायला भेटल मला तुमच्याकडे
ते आहे हरभऱ्याची डाळ वगैरे उकडून घेतो हो हो हरभऱ्यांची डा हो हरभरीची डाळ धुऊन स्वच्छ अस कुकरमध्ये उकडून घ्यायची
हम्म
टिचर हम्म मी ना शाळेत आण हॅलो
हा बोला ना मॅडम
हो मग त्याच्यामध्ये ती उकडली का गुळ वगैरे सुन त्याच्यामध्ये टाकायचा प्रमाणा नुसार
हं
ते मस्त आठवून घ्यायचा
हं
छान असं चिकन होईल ना असं
हम म्हणजे हरभऱ्यांची डाळ किती किलो किती किलो एक किलो एक किलो ओ
हो पावशेर घेतली तरी हा छोटे फॅमिलीसाठी असती ना
ओके ओके सांगा ना मग मला मग काय करायचं डाळ कुकर मध्ये ठेऊन उकडून घ्यायची मग नंतर
हो गुळ गुळ त्याच्यामध्ये तेय इलायची वगैरे सुंट मस्त कुटुन टाकायची असं फ्लेवरसाठी छान हम्म हम्म गुळ वगैरे मस्त पाणी ते आटेपर्यंत तर छान चिकन घ्यायचं हे करून मग ते आपल्या पुरणाची चाळणी असते ना त्याच्या मध्ये ते ते गाळायचं ते छान म अस बारीक पडत
म्हणजे पूर्ण बारीक गाळणीने घेऊन डाळ गाळुन घ्यायची
हो डाळ गाळून घ्यायची ती.
मग त्याच्यानंतर शिजल्यानंतर गाळुन घ्यायची, पाणी काढून घ्यायचं. मग पुढं काय करायचं
पाणी काढून घेतले का मग ते असं गुळ वगैरे टाकून, इलायची वगैरे कुठून त्याच्यामध्ये टाकायची.
हम्म.
हम्म, मग टाकले का मग ते मस्त तर ते असं चिकन शिजवून घ्यायचं ते पाणी आटेपर्यंत.
हम्म.
ते थंड होऊन द्यायचं पुरणाच्या चाळणीत काढायचं.
हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म मग ते असं एखाद्या चमचा वगैरे नाहीतर रसने गाळून घ्यायचं छान.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म आणि मग पुरण तयार होऊन जातं. कणिक वगैरे भिजवुन आपण छोटे छोटे गोळे करून, दोन पात्र लाटून घ्यायचे. पुरण वगैरे भरायच त्यात.
पोळी करायची हा.
तुमच्या तिथं, हि बोलाना बोलाना काय
हा तुप वैगरे लावुन भाजायची, छान लागते गरम गरम खायची.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म. अजून काय काय पूरणाच स्वयंपाक काय काय त्याच्यात अजून काय काय बनवता तुम्ही?
हा हा बर, सणांचा स्वयंपाक म्हणायचं तर मग आमटी वगैरे बनवतो.
हम्म.
नको.
आणि कुरडई पाप कुरडई पापड भजी कोणत्या कोणत्या कोणत्या सणाला बनवता तुम्ही पुरणाची पोळी?
हं आता प्रत्येक सण मोठा येईल तो बनतच असतो पोळा, नागपंचमी.
पोळा, नागपंचमी, गुढीपाडवा, दिवाळी परत आपलं आक अक्षय तृतीया हा हा अजून संक्रांत.
संक्रांत हो प्रत्येक सणाला बनवता गोड.
हम्म हं‌.
हम्म. तुम्हाला काय येतं रेसिपीमध्ये?
मला इडली येती, ढोकळा येतो, सांबर येतं, ‌डाळबट्ट टी येती, उत्तप्पा येतो, डोसा येतो मला भरपूर प्रकार बनवता येतात. आणि कोळीदाचे कोळीदाचे थंडीच्या दिवसात शेवटी नाही का बघा शिंगोळे
हो हो हो.
ते मला खुप आवडत माहितीये का आणि मला धिरडे पण खूप छान येतात डाळीच्या पिठाचे. ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र करून.
होय ना? हम्म हो मला सांबारची रेसेपी सांगा मला सांबाला
सांबर इडली सांबर?
हो.
हो इडली चा सांगू का पहिलं?
हो, चालेल.
आदल्या दिवशी काय करायचं, सकाळी अ. उडदाची डाळ आणि तांदुळ भिजत घालायचे.
हो.
आणि मग ते फूगतात. धुवून, चोळून, मस्त निवडून भिजत टाकायचे. पाणी बदलायचं त्याच. भिजले, का संध्याकाळी आठ वाजता ते दळायच. त्याची मिक्सर मध्ये बारीक जाडसर बात करायची
रात्रीचीच दळण ठेवायचं का ते?
हो, दळून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठलो की, ते त्याच्यात मीठ, थोडं इनो टाकायचं. मस्त एक इडली पात्रात, इडली, इडली पात्राला, भांड्याला तेल लावायचं आणि ते बनवायचं. मग काय करायचं? आता तुम्हाला, सांबरसाठी तुम्ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ वापरत असतील ना? एकत्र.
हो. हो. त्याच प्रमाण असतं का नाही? हो चालेल.
नाही आपल्या. आपल्याला जेवढं वरण लागत ना, तेवढ आपल्या सोयीनुसार घ्यायच.
हो.
तुराची डाळ, मुगाची डाळ, घ्यायची. कुकरच्या शिट्ट्या करायच्या त्याच्या सांबर मा त्यांना हाय ना, हा खोबरं, कांदा, भाजून घ्यायचा मस्त. लसूण. हॅलो.
हो बोला ना, येतोय आवाज.
मॅम, आ नुस्त खोबरा, कांदा, भाजून घ्यायचं. लसुन पण ब्राऊन ब्राऊन. ते भाजलं का मिक्सरमध्ये ग्राइंड करायच. ग्राइंड करायचं, एकदम बारीक. कड कडईत आपण तेल वगैरे टाकतो ना?
हो.
हॅलो. कढईत आपण तेल जिरे, म जिरे मोहरी टाकतो. सांबर मसाला आणि नाही. आणि हिं ही ही जी आपण ग्रेव्ही बनवली ना, त्या तेलामध्ये कमी याचेवर, कमी मंद गॅसवर मस्त अशी होऊ द्यायची, बर का! खोबऱ्याच हे खोबऱ्याचं वाटण, कांद्याचं वाटण, जे बनवलं ते. बारीक होऊ द्यायचं. मस्त आणि त्याच्यानंतर सांबर मसाला आणि मिरची, थोडा काळा मसाला, सांबर मसाला, त्याच्यात सोडायचा. दहा ते पंधरा मिनिट, मस्त तेल सुटेपर्यंत, हो ओ दीड चम्मच.
हो हो.
मस्त मंद आचेवर होऊ द्यायचं बर. का एकदम ब्राउन होईपर्यंत. मग ते
काही जण शेवग्याची शेंगा, वगैरे वापरता नाही का?
अ ते एक वेगळं सांबर आहे. हे एक वेगळं सांबार आहे दोन प्रकारे.
अच्छा. अच्छा अच्छा. ह् ठीक आहे. छान आहे रेसिपी. बघल बनवून.
ह मग मग काय करायचं ते सोडलं का मग त्याच्या हळद वगैरे आपला मसाला टाकला की डाळ सोडून द्यायची. आणि टोमॅटो कट करायची एकदम, टोमॅटो कट उकडी आली का हे टमाटे त्याच्यात सोडून द्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचं एक नंब बर इडली सांबर आणि ती डाळ तुम्ही जी म्हणताय ना शेवग्याची शेंग, बटाटे मला ती पण येते.
हो ना हो. हो म्हणजे मी ते असं बघितलेलंच आहे, बनवून नाही बघितलंय शेवगाच्या शेंगांची.
हम.
हम, त्याची रेसिपी माहित असेल ते सांगा मग.
शेवग्याच्या शेंगाची सेम अशीच बनवायची.
हो ना शेंगा उकडून टाकायच्या का त्यात?
शेंगा बटाटे उकडून टाकायचे तेलामध्ये फ्राय करायचे डाळू उकळली सोडून द्यायची.
अच्छा हो हो.
ते मग त्याचे आणि तुम्हाला शे- शेगाच्या शेंगाचे फायदे माहिती आहे का तुम्हाला?
हो सांगा ना मला.
आणि सोलून घ्यायच्या कढईमध्ये एक तांब्या पाणी टाकायच एक दीड पा -एक दीड तांबा पाणी. शेंगा काय करायच्या त्याच्यात उकळत मीठ टाकायचं.
हो.
ते शिजल्याका दाबून पाहायच्या काढून घ्यायचे, आणि त्या नुसत शिजल्याला खायच्या बर का हाडां साठी खूप छान आहे केस वाढत.
हा ना.
हॅलो! हाडांसाठी खूप छान आहे. तुमच्याशी बोलून खूप छान दिवस गेला, हॅव नाईस डे धन्यवाद.
थँक्यू!
थँक्यू!